हॅलो हॅलो परदीप भावा कुठ आहेस. काय गेलंस गावाला काय चांगलंस पण नाही.
अरे क्रम सव मतो वाचक रे.
होय काय झालं का सांगायचं तरी. गी मी चालोय गावाला काय अचानक निघालास.
नाही रेून म्हणजे अचाने ज घस्तात फोन आल्या मग गेलतो रे.
हो.
हा काम चालूती ह शेप आपली. त्या मज राहला हम्.
होतास म एवढे अर्जंट गेलास एवढं कॉलेज सोडून
अ ऊस लावलोय लागण चालू ऊसची र.
हय उसाची लागन व्हय. किती असतो तरी ऊस तुमचं?
त एक वीस एकर असतो की.
विस एकर.
हम्म.
व्हय भरपूर आहे की मग वीस एकर म्हणजे काहीचा काही हे झाला ऊस आयेला एवढा हँडल कसा करतं की
जास्ती च कुठं चुलता हाया बघतोय. वडील हाईत हा भाऊ हाय. कुंबा आहे म मुळे काया टेन्शन नाही हॅण्डल होतंय.
होय मग काय मला प्रोसेस सांगशील काय जरा. ते ऊसाचे काय कसं कुठून आणतात बियाण वगैरे काय?
तू बियान नसतय ते आपण उस लावतो म
होय तेच कळालं मला पण काय काय काय काय विकत पण आणतात ना बाहेर
हा ते रोप आणत्यात डायरेक्ट तिक सुध आपण लाग लागण आपण ऊस तोडून लागण लावायला चालू केली तर ती कसं होतंय ऊस आपून लावय गॅरंटी नसते ना बाबा ईल उगवून नाही लास्ट गॅरंटी नसती एवढी.
रोप रोप आणून लावलं मी ती कशी गॅरंटी असते व येणार शंभर टक्के.
होय. हा म्हणजे आपण घरचा लावतो तू काय त्याची गॅरंटी नाही असं चांगलं होईल म जास्त येल.
हा हा तस म्हणजे पातळ होतोय त्यांना दाट येत नाही असं पीक.
होय समजल समजल.
मग आता कसं आम्ही एक सातवी सातव्यात आठव्या त लागण करताव.
व्हय ती प्रोसेस काय करतोस तू म्हणजे पहिल्यापासून मला सांग सस्त मी पण.
ते सांगतो घे ते काय आपण तीन तीन तीन तीन तीन तीन डोळ्याचं का काडंक करायच ऊसाचं
होय हां.
हा मग त काडंक काढून आपण आता अ वाड बिडे काढून टाकायचं आणि ती बरोबर तीन तीन डोळसं नाही एक डोळा खालील दोन डोळे वर करून अस मातीत लावायचं. समजे साडे तीन पुटी साडे चार पुटी साडे पाच अ केलेला सऱ्या सोडलेले असत्यात
व्हय.
म्हणजे आपण आता ते पट्टा पद्धत लावली तर त्यात आपल्याला बारा टाके घालता येत फणता नांगरता येतेय.
होय नंतर मध्येच बांध सगत असेल ना.
म्हणजे आता दोन तीन महिन्या तर ऊस जरा मोटा म्हणज आपल्या कमरे‌एवढा ऊस आला त्याला बांध बांधाय लागते म्हणजे पडत नाही आता वारीने कस होत ते असं पडतय हम्म्.
होय मायला एवढं हँडल करायचं म्हणजे भारीच. कि आता वीस एकर म्हणजे काय खावाची कामं झाली की काय. मग ते माणसं बिणस असतील कि नाही.
हा असस ती बाहेरची दोन असतंय. ती उसरा काय नस एवढं म्हणजे झट नस पहिस्त लावलं म्हणजे पर तेवढं जरा मोठ यवस्त झटय परत काय? ना रदार पाणी देतो हम्. हा हा मग किड पाकेट विषय मी ड्र्रीप केले ना.
होय आणि नंतर काय करतो वर वर बांध बांधल्यावर काय तुम् नंतर मग काय फोवारणी बिवारणी असते की तुमची
आ गवातल फवार नाही तर का फवार ते कस खात पाणीच यिरिया तेज ह रे ह टा का लागतला हह काळू केेणसाठीसाठी किवाबा
हाकी त यिरिया टाकल्याने काळूकी येते उसाला बघ. हा. ऊसच मुळ मोठा होतोय फुगतो वजनी - बसते ना. ऊसाचा हम्म जवढं उरल तेवढं चांगलं. तेवढेच पैसे होतय टणावर.
होय मग तू कसं क्विंटल वर विकतात की टनारस
टनावर आता एक टन गेला म तीन भाव. तीन हजार छोडच तीन हजार किंवा साडेतीन हजार फिक्स ठरलेले असते ना म दरवर्षी बदल कर. जतीबा उम भावानुसार हेुसार बसर बसरुसर
होय होय.
जास्तत. ख बर मे परवडतय. तेव्हा आमच्या डसश दो दोनशे होते. ते उस कसं असं जाड होतय फुगतय असं मागून नाय नाय. मोठ्याच अोपास भाज मा अस रंग तोडाला तिकडचे बीड हि ही परभणी कसाची कस आमचं चक्र असल्यामु हा. बांधून कोयती मी कसं एक कोयत एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार असत. कडक्या नसण्या ते काडक्याने आपण कर. क कारखाना मग येत नाही तिने कामाला त्यांना उचल द्याला कि ते
हा मग ते कारखान्यातून देतात का तुम्हाला
हा कारखाना कारखाना आपल्याला किती देते समजा आता ऍडव्हान्स एक दहा लाख वीस लाख देते.
होय.
पहिल्यांदा हा मग
हा.
केले त्यांना दव बक होती मग मुकदम फिकच असतं ना खेळ आपला मुकदबा ह पहिले त कोठली ते आपल्याला मग त्या मुकडदम आपण रोख पैसे थ ज तीस लाख आम्हाला एवढे कती दिस मग तुझी नोटरी चेक करून घ्याता म्हणजे बाबा ती पळून गेले की बाबा. कसं झालं तर आपल्याला केस काढत ते.
होय ते पण आहे की पुढे प्रॉब्लेम नको परत,
हा मिटकारच्या ना पुण एक का आपण ठीक आता म्हणजे कारखान्यात थोड न्यूट्री करत होते जे आपण न्यूट्रीचे एक पैसे तर मग अजून बघ कारखान्याचे मास ज बघाला बाबा हने खरच टोळ केलीला नाही या मालकान? ह. मुद्दाम चेक क तेवुकुती त्यां नाव म्हणजे कारखान्याला नोंद द्या लागते ना आमचीवडुकुथ ती तेव्हा पैसे देतीत, मग जेवढं पैसे कारखाना होऊन गेले तेवढं फिटतोसर वह्याचा
होय. अ उत्साच काय भारीच आहे तुझ्याकड आणि ते मागे तू वीस वीस काय घेणार त्याच कायलं म्हशी काय तुझ्याकडे ऑलरेडी आहेत.
हा. म्हशी आहेत गाय लई आहेत.
होय मग गायना गायंचं कोण बघत चुलतच?
आणि म्हणजे वडील दोघ बघित तसं काय नाही. वडील जसं बाहेरच टोळे बघती भाव बी आहे ना. भा आताकाळ भावून चुलता घरचं बघती स घुर
होय पण तू मागे बोल ते हे भरपूर दूध भरपूर घालत. आ मट येरला
हा आमसत द ना एक हम्म
मग तुमचं वीस वीस आता वीस गाईंच तरी किती होतय?
रे वीस गायचं होते बघता एकच्या चाळीस म्हणलं तर दोच म्हणजे कसं असतंय? ती एकंदरी एखादी गाई येईली म्हणजे सलग वीसवी गा येत नाहीत ना. पाच महाग पाच पुुढ अस होते मग त्यामुळं हा मग असं आता तुटलं बघ तर वीज गाय जाते बघ म्हणजे दहा गा बणय आहेत्या दहाग्या येले त्या एक अ चाळीस, तीस लिटरआत पन्नास
होय.
हम्म. केंद्र बल झट आहे हम्म तसलंच बर आहे मुक्त गोराचं कसं
होय मग त्यांना तुम्ही ते भार ना बघ असे काय असत बघ ते पि ती काय म्हणतात
हा ते आमण हा मग ते रोज खोरत ठरलेले असते बाबा. सकाळी अ शुगर एक शेर, पिठे शेर फुले ठोयचा बारा धारा काढाय तू ठेवायचं धारा काढून धारा काढून झाली पण तू वैरण टाकायची. मग ते एगदा वर वैरण टाकली म्हणजे परत अं हे कराच पाणी पाजायचं दहा, अकरा वाजता.
होय. मग त्यांना बाहेरशी सोडत काय रानात तुमच आपलं रानबिन काय असलं तर
मुक दुकोटा असते, म्हणजे दोन, तीन अकरा असत मोकळ मैदान असते. न अशी कंपाउंड मारती. हा मुख्यत एक सूट हत पाणी हा ते कस बांधून टून टून बी हो ना म्हणजे अस अंगही वाढत नाही बांध म् गटकी राहते ते त्यामुळ जर मुक सोडले म जर कसं तब्येतबी सुधारती ती.
हो होय आणि ते मागे म्हणाला होतास बघ मी तुला बोलल होतो मला पण ते धावेत गाय ते गायचं कसं कसे भेटतात ते तुमच्याकडे? कसे देतात?
त काय आता कसं दुधाचा रेट समज आता चार म्हणजे चारशे फहाठ डग्री वाजते ना चाळीस रुपये वीस रुपये रेट दुध तर मग इकडे गायचा बिरटरणार म्हणजे तुझा जिरटोवर ठरते बाबा हम् ऐंशी हजार एक लाखा रुपये गाय जाति ते
होय भरपूर जातात आमच्याकडे आमच्याकडे दहा हजार सजार घेतात गाय तुमच्याकडे भरपूर र होय पण तुमच्याकडे दूध पण देतात कि तेवढं. होय..
हा ते ती जात वारट वेळी असते ते प्रतिकाशी
होय आमच्याकड का वाऱ्या एकदा सोडल्या की संध्याकाळी आणून बांधायचं
हा तर समतं कसं नसते बाबा इंजेक्शन वगैरे असते बाव ह्या गेलंय हेे नि गेले माहि
होय, आमचं काही इंजेक्शन नाही काय नाही डायरेक्ट जायचं फोडायचं आणि हाणून बांधायचं.
हा तुमचं कसं खाणेपिणी नसते ना बा अस जेंगातून सोडतो.
होय
नेम त्यांना खोराक दिला तर दुधच नाही दूध देत नाही.
होय आमचं काही दूध ना म्हणजे ते भारण चरून येतात त्याच्यावरच काय दूध देतात. म्हणजे आमला तिकत बिकतह लाग आहे फक्त काय पावसात जरा उ ऊब उब त्यांना मिळण्यासाठी ते काय बाहेरना आणतात तेवढंच. नाही तर मग नाही एवढं. आ... त्या दिवसाला चार पाच इट देतात जास्
हा आमची यग आहे बघ तुला सात म्हणजे आठ मिनटच्या वच ग ए द
होय त्यांना त्यांच खाणच तसं असतं की का
हा खाद्य सस्त ना बसर बसर ह मग खादी चांगलाच नाही मग दुधी भरपर दुधाला बिन आहे ते कस दूध फॅट डिग्री कर जवढ फॅक्ट अन डिग्री चांगली असेल तर तेवढं आपल्याला रेड
होय चालतो मी म तुला नंतर सांगतो पण
हा ल लते
नंतर फोन करतो, मग तू तेवढा रेट रेट बघ त्या का मी बघतो मग तेव हो बाकी ठीक ना खर्च
हा एकदम ठीक आहे ब कायच
हो आपला हॅलो
काय म्हणता?
हॅलो काय नाहीच मग, झोपतो मी पण... झोपतो मी पण. दीप्या म्हटलं कुठच?
ह घरी सल तीवी
ओय
हम्म चालत हा हा हा चाल